हॅलो
हॅलो
आवाज येते
त हॅलो
हॅलो आवाज येतोय माझा
हॅलो
आ ते तोय काय ग बोलाता काय खूप दिवसांनी कॉल केल्यास हा
अ काय करू कर म्हना झालंय म्हंटलं नाहीहिला तर झालंय बघतास तू की अगोदर सारखा जमाना पण स वळीच्या सगळे व्यस्त झाल्यात कुणालाच टायमिंग मिळल जात
हो सग व्यस्त झाल्या बिझी लाईफ झाला ग सगळ्यांची
फ्र्यांची अगं उठ उठायचं आवरायचं कामाला जायचं
ह
बघ मी सकाळी उठले आणि कधी तर म्हणजे माझ्या मनात येईल तस सगळ्यांप्रमाणे कधी तर मी व्यायाम करायचा कस केला आणि जॉब ला गेले तिथे दिवस पाच वाजपर्यंत कधी कधी सहा पण वार्षात कधी कधी घरी
हम
सहा म्हणजे सोडलं तर सहा सहा होतात तरी घरी आले त्यानंतर भूक लागलेली तुला बोललेलीस की मधी मला चटपट ख वाटते तर मी तू सांगितलेला ना नसता तो बण तू सांगितलेला नसता ना तूण तो बनला मी हो हो बनवलेला खूप आवडला मग तो खा खायचा तो खायचा आणि निव आहेसं मोबाईल घेऊ आता तर बघ त्याच इंटरनेट सगळं लॅपटॉप मोबाईल टीव्ही बाहेरच काय काही नॉलेज नाही काही नाही म्हणजे बाहेर जायचं नाही काही नाही निवांत घरी सेम दुसरी प्रोसेस का काही लाईफ मध्ये कोणाच कॉल येत नाही काय नाही जॉब मी मो बाल एवढंच झालंय आता माझ्या लाईफमध्ये.
अरे मग फारच नीरस म्हणजे कंटाळवा ना जगल्यास.
अरे या डिप्रेशन मध्ये चालोय असं शेअर करायला कोणी नाही कोणा त बोलू चार जीी जीपीटी सोबत तर किती बोलायचं ए आय सोबत तर किती बोलायचं. मान्य ते माणसपेक्षा चांगले सिरसली माण सन पेक्ष्या ते चांगलेत जे मला हेल्प करतात. पूर्ण म्हणजे समजावून सांगतात. पण किती शेअर करून आपल्याला पुढं पण असं वाटतं ना कोणत आपल्याला सांभाळून द्या घ्यावं. आणि साथ द्यावी असं वाटते पण असं नाहीच. राहिल आजकाल.
हम्म मग आता काय करतेस तू.?
आता जस्ट म्हणजे सहज एवढा सग विचार करून डप्रेश
तू मला कळ हा. योगा क्लास लावलास ना.
हो हो. त्यासाठीच की टाईम येत नव्हत. अरे बा अरे मला टाइम मिळत नव्हत काहीच टाइम मिळत नव्हता. मला का असं तुझ्यासारख्या फ्रेंडने सजेशन दिलं की थोडं योगामु म्हणजे आपलं आरोग्य पण समाधानी राहतं आणि मेडिटेशन केल्यामुळ कुठले प्रॉब्लेमस पण होत नाही डोकं शांत राहत विचार करण्याची शक्ती वाढते. शांतता निर्माण होते. म्हणजे सगळ्या परिस्थितीवर मात करता येतं. असे खूप सारे म्हणजे असं प्रॉब्लेम तु समजवून सांगितले मला. मलाा तुझा आवाज ब्रेकवालाय काय बोललीस.?
त्यामुळेच योगा लावल्यास काय म्हनलं?
हो आता झालं चाललेय योगाला म्हणजे थोडे दिवस चालले. भारी वाटाय लागले पण एक दोन तीन दिवस ब्रेक घेतला थोडं प्रॉब्लेम्स आले ना आणि फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे मध्ये मध्ये आहेतच. मग घरी जावं लागतं. थोडं ब्रेक घेतलाय आता परत रिजॉइनिंग, तू सुद्धा म्हणजे माझं, पर्सनल म्हणजे रि री म्हणजे मी आता तुला सांगतो.. मत माझे सांगतो मी की तू सुद्धा योगा लाव. खूप छान वाटत. टेल तुला. बघ आपण बोलतो शरीरासाठी व्यायाम
योगा काय होते हा ते सांग.
हा मी तू सांगतेोय शरीराला व्यायामची गरज असते डेली आपण लहानपणापण ऐकत आलो की व्यायाम करा सकाळी उठल्या नंतर चाललं तर ठेवा. व्यायाम करा व्यायाम. शिल्पा शेट्टी सारख्या हिरोईन वगैरे डेलीक् एक्सरसाइज करतात. आणि आपल्याला ह्याचा फायदा कधी आपल्याला ह्याचा फायदा कधी करतो ज्यावेळी आपलं जे आपल्याला वेगवेगळे रोग होतात बीपी शुगर. दमासारखे त्या.. आपल्याला ह्याच म्हणजे फायदा कळतो आपल्याला. बरोबर मग तसच झालं त्यावेळी मला एकटी फील वाटत होतं माझं कोण ऐकनारातलं नव्हतं मी मोबाईल घेऊन दमले होते सगळ्यांसोबत चाट करून दमलेले कोणी हेल्पला येत नाही. शिवाय ए आय किंवा चार जी सो मी असं ठरवलं म्हणजे मी बोलले की तुला मी असं बोलत होत की एक्सरसाईजला जा्यायच म्हणजे फक्त संध्याकाळच्या वेळेस रनिंगला जायचं असं ठरवलेलं. इयरफोन्स वगैरे घालून. पण आत्ताच्या जगात किती जरी आपलं नॉ म्हणजे जग पुढं चाललं आधुनिक
हम्
तरी नावं ठेवतात की बाहेरून आल्या जॉब साठी आल्या आणि संध्याकाळच्या वेळी फिरायला जाता ते पण इयरफोन्स घालून. मग त्यासाठी नकोच म्हंटलं मग माझ्या फ्रेंडनी सजेशन केलं मला की तू योगा क्लास लाव आणि असे असे फायदे म्हणजे जेणेकरून आपल मेडीटेशन होतंय. आपले शरीर चांगलं राह ते
हो मी पण योगाच खूप ऐकलेलं अं म्हणजे योग मुळ मेडिटेशन केल्यामुळे म्हणजे तर शरीर लवचिक राहते आपले खूप आजार लांब जातात आणि मेन म्हणजे मानसिक शांती मिळते आणि मानसिक शांती आपल चांग असेल तर आपल्या आस आसपास आपल्या वातावरण आणि आपल्या
हो जेव्हा आपण एखाद्या डिप्रेशनमध्ये असतो. तो इथं असं सांगतो मी अनुभवले मी त्या्च्यावेळी आपण डिप्रेशनमध्ये आलतो. असतो त्या समोरचा माणूस जर आपल्याला व्यवस्थितित्या विचारला की कशी आहेस किंवा काय करतेस चहा वगैरे झाला तर आपण चेहऱ्यावर एक वेगळंच एक एक्सप्रेशन देऊन बोलतो की हा असे शब्द वापरतो पण मेडिटेशन केल्यामु काय होतं की योगा वगैरे केल्यामुळे आपल्याला फ्रेश एकतर फ्रेश वाटाला लागतं. दुसरं तर आपल्या आ म्हण आतून नाही तर बाहेरून आपण फक्त बाहेरून दिसण्यासाठी मेकप करतो तून देखील आपला मेकअप थोडक्यात म्हणजे सुंदरता हातून आपल्यालाेत
बरोबर आहे हे वाक्य खूप मला तुझ आवडलं सुंदर दिसण्यासाठी वरूनच मेकअप नाही पण मेकअप पाहिजे आणि जो आतून मेकअप येतोय ना त चेहऱ्यावर वय ना म्हणजे एक मानसिक समाधान त एक त्याला कुठली क्रीम आपण वापरू शकत नाही
हो एकदम बेस्ट हो आणि त्यावेळी आपल्या बोलण्याची हो आणि बोलण्याची पध देख बदलते त्यावेळी लोकांनी विचारलं काय कशी आहे तर आपण शब्द कस वापरतो मस्त तू मी वगैरे असं मग पुढचा आपण बोलतो जणुकर आपल्याला लोक देखील चांगली वाटते त्याला ज्या आपण डिप्रेशन मध्ये जात असतो एकट त्या खूप चिडचिडपणाव होत असतो राग राग वगैरे येत असतो म्हणजे खूप प्रॉ म्हणजे असं प्रॉब्लेम्स ना आपल्याला फेस करायला लागत मग माझं मत आहे की तू देखील योग कला उपयोगाची की फीस देखील नाही आहे आणि आमच्या या मॅडम आणि सगळीकडेच एकच म्हणजे ऑनलाईन क्लासेस घेतले जातात ना जास्त करून मग ते एकच सर असत जी सेमचं योगा त्या प्रोसेस खूप छान वाटत आणि मला म्हणायचंय फक्त योगा म्हणजे एक्सरसाइज करूनच आपलं शरीर तंदुरुस्त राहील असे नाही आहार देखील देखील योग्य असला पाहिजे आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ असला पाहिजे
हा बर म आहार् घातलं काय म्हणजे काय घ काय नाही सांगतात काय
आहारातलं होय त्यांनी सगळं म्हणजे आपण थोडक्यात असं बोलतो की डाईट एक डाईट प्लॅन बनवतात तुम्ही सकाळी नाशता ह्या टामिंगला करा त्यानंतर म्हणजे आपल्या पोटा साठी आराम जस आपण काम करून थकतो तस आपलं पोट देखील म्हणजे अन्न क्रिया अन्न पचनक्रिया ही एक पचन क्रिया आहे म्हणजे प्रोसेस आहे ते देखील दमतो त्याला विश्रांती पाहिजे असते बरोबर आपण का म्हणतो की रात्री कमीत कमी आठ तास घेणं गरजेचं आहे तर आठ तासामध्ये आपली प्रोसेस व्यवस्थित रित्या होते आपली झोप होते चेहऱ्यावर ग्लो येतो हे जर आपण दिवसा त आपण काहीतरी काहीतरी खात असतो मग ते आपल्या पोटाला देखील लोड पडत तर जेणेकरून आपण कसं सारखं सारखं काम केलं तर आपल्याला लोड पडतं आपल्याला कंटाळा येतो चिडचिडपणा होतं होतं ना
होय होतय की पोट दिसतो
पोटाचं पण ते एक काम आहे मग त्यासाठी व्यवस्थित टाइम टेबल असणं गरजेचं आहे आता जरी सकाळी तू नाश्ता केलीस कधीच रिखाम पोटी चहा प्यायचं नाही मान्य हे चहा नाही आपल्याला फ्रेश वाटत पण चहा जितका छान आहे हो जितका छान आहे तितकाच आपल्याला प्रॉब्लेमही हेच सांगणार होते तुला
होय मग मला अगो मला सवययच आहे उपाशी श पोटी चहा प्यायची मग की मला चहा लागतोय
मेहनत कधी चहा प एक वेळ तू नाश्ता कर काय बोललीस
त्याचे तोटे सांग की
तोटेय चहाचे तू बोललीस असिडिटी होत चेहऱ्या व पिंपल्स वगैरे होतात किंवा म्हणजे उष्णता निर्माण होते आणि उन्हाळ्यात देख असं बोलतात की चहा नाही आईस्क्रीम वगैरे का खाल्लं जातं चहा का पिला जात नाही तर उष्णता असते आप आपली एक तर समर असतो उष्णता निर्माण होते पायाला म्हणजे जळजळ वगैरे होणे फोड्या उठणे तोडक्यात ते पित्त गाद्यावर बोलतात ना सिडिटीच्या पित्ताचा सगळा त्रास चहामुळे होतो
होय
हो त्यामुळे तू रिकाम्या पोटी पहिल्य तर काय उठल्यानंतर ब्रश करतेस माझ्या मध्ये तू ना वर्मा वॉटर म्हणजे कोमट पाणी पिय जा त्यानंतर तुझा काय नाश्ता असेल तू घेत जा पहिला तर तू आहे व्हायम योग लावणारच आहे सकाळी असते किंवा संध्याकाळी अस पोट भरून नासत आता काही प्रॉब्लेम नाही दुपारी जेवणा जर समोर असेल तर ताक वगैरे ठेव नसेल दुपार जेवण हलका फुलका जास्त करून सलाड घे म्हणजे आहार व्यवस्थित असावा आणि संध्याकाळी पोट भरून जेवायच नाही कधीच जेयच नाही कारण आपण दिवसभर वर्क करत असतो त्यामुळे आपलं ते पजनक्रिया होतते्यायाम वगैरे होत असतो आप आप आपण काहीतरी काम करततो पण रात्री आपण जेवलांत तर झोपतो म त्यामुळे फॅट म्हणजे चरबी वाढू शकते म्हणून रात्री फक्त हल फुलका आहार घेऊन झोपायच असत
अरे यारे अरे खूप खुप रागात माहिती सांगली म्हणजे एकंदरीत काय आहार विहार विचार एक व्यवस्थित बॅलन्स पाहिजे आणि जर हेच संतुलित असेल ना तर आपलं आरोग्य योगा आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे योगा हा जीवनाचा महत्त्वाचा घटक बनवला पाहिजे सर्वांनी रोगामुळ आपले बरेचसे आजार दूर होतात. बरोबर आहे तू सांगितलीस ना मी तस करीन आणि योगाचा पण क्लास लावेन आणि माझी दिनचर्या पण बदलेन थँक्यू. तुम्हाला इतकं सांगितल्याबद्दल
हो हो मोस्ट वेलकम तू लगेच आंमलातन आण. आणि ट्राय कर काय होते बघा आणि मला नक्की क कळ
ह हो हो नक्की नक्की. क करे
हा चालेल बाय हा हा.